हॅलो.
हा. नमस्कार.
नमस्कार.
हम्म.
काही नाही. काय चालू आहे?
काही नाही आता आराम चालू आहे. जेवण खावण सगळे काम झाले.
पावसामुळे.
हा. पावसामुळे म्हटलं काही कॉल्स करा.
हम्म हम्म.
तुमचा आला होता का मग?
मी लावला होता तुम्ही उचललाच नाही मघाशी.
हो का?
हम्म.
हो माझा कॉल चालू होता.
हो ना.
तुमचे कॉल झाले का काही?
हो झालं माझा एक- हा एक कॉल झाला माझा पूर्ण.
हो ग.
हम्म. काय केला आज नवीन विशेष?
नवीन विशेष आज सकाळी डोकळा केला होता सकाळी लवकर गेल्यात. डब्बे नेले पुते ना शाळेत. हा ना का भाजी कडी केली. सकाळची शाळा होती ना आज.
हा हा.
लायनी जाते नर्सर ह्याच्यात के जी वन मध्ये दोन नंबरची मुलगी जाते आठवीत.
हाव का?
हम्म.
तुम्ही काय केलं होतं आज?
आम्ही बिट्या केल्या आज.
हो काय?
उम, घरी होते सगळे. हा घरी होते सगळे मग काय कोणी शेतात जाते. कोणी काही? घरी नसतात आता पाण्यामुळे सगळेच घरी आहेत.
हो. पाण्याच्या
हम्म.
पाण्याच्या ना घरी य त मग कस? पाण्याच्या हे ना घरी येत तर केल्या जाते नाही तर मग टाईम नसते ना.
नाही. टाईमच सापडत नाही मग.
नई. ते हेच येत जाय रिप्रे इशाराच येऊन राहिला किती वेळची कॉल लावून राहिली. एक कॉल झाला अन टाकला ना मेसेज मी आता.
हा म्हणून लागला माझा फोन तुम्हाला. नाहीत मग तुमचाही येत नव्हता मला आणि मला माझाही लाग न तुम्हाला हम्म. मी तुम्हाला सकाळून ते सांगतलं त्याच्या ग्रुप वर एक मेसेज टाका म्हणून?
अन फोन करा परत मेसेज टाका लागते का?
हा.
हाव काय?
हम्म.
म्हणजे पाची कॉल्स करायच्या वेळेस मेसेज टाकाय लाग
हा मेसेज टाकला की लवकर लागते मग तो कॉल, म्हणजे कोण आपल्याला समजा हो म्हटलं तर मग पण त्याच्यावर लावू शकतो ना डायरे
हो हो.
हम्म. नाही तर आता कोणी समजा बिझी असते कोणाचा मोबाईल जवळ नसते.
हो ना हो ना, ते मागच्या वेळेस कसं फ कॉल झाले असे पहिले सांगितलं थोडस.
हा.
पटकने कॉल चागत आता हे जर असं भारीच जाऊन राहिलेला लागहिले.
हा, ते कसं आपण आपले समजा डायरेक्ट बोलणं होतं ना त्येच्यावर.
हो
हे कॉल्स कस तर कोणाच मोबाईल नसते घरी कोणी कामात असते.
हा, हा
त्याच्या जना हे भारी चाललं जरा.
हो कामात असतात, काय माहित आता चहाला पण आता माला लागेल, तर काय माहित ते ले हा लागेल ना.
हम्म..
कि ते तुम्हाला मागच्या वेळेस किती, मागच्या वेळेस, मिळाले असतील ना मग काही?
नाही! मागच्या वेळेस माझी ऍपच नव्हती खुली ना.
हाव काय?
हा म्हणजे, ते पहिल्यांदा काय दोन हजार पेमेंट झालं ते का?
नही, हे आता डबलचं!
नाही, आता हा म्हणजे ते झालं खुल्लीच नव्हती माझी ॲप.
हा, डबलची?
हम्म, आता आला, आता, आता डबल खुलून पाहिली तर आता खुलली समजा.
हो काय? मग आमची डबलची खुलेली ही तिसरी हेय!
हाव काय?
हम्म डबलचे हे, डबल चे आले मला मग हे बि. ते काय ते, बाहेर आलेच नसते.
नाही.
डबलचे वेळेचे.
ते म्हणजे जेव्हा आली तेव्हा आम्ही ते लक्ष, म्हणजे कामात होत असल्यामुळे ते लक्ष नाही देल गेलं?
हा, हा
हम्म, अन मग उशीर झाल्यावर मग खुल्लेच नाही खुललेच नाही ते.
मग ते बासटच बंद झालं ते आठ दिवसच होत फक्त.
हा, हम्म
मग त्याची काळजी करायला लागते हे आता आली. दोन- चार दिवस झाले हे चालू आहे कि मग आता हे काळजी ना त्याच्याचसाठी म्हटलं म फक्त फटकन करून घ्या कॉल, जाय तिकडे.
हा नाही तर, कधी -कधी रिचार्ज नसते ना आपल्या हेच्यात.
हा मग,
ह हा अन ते मागच्या वेळेस तसंच झालं, मग माझ्या फोन मध्ये रिचार्ज नव्हतं.
हम्म, हम्म त्याचेच हे मग.
मग ते जास्त व्हयला ना. हम्म
मस्त झालंय. हे पाणी कधी चालू राहते कधी बंद राहते. बाहेर आणा. आतमध्ये न्या. बाहेर आणा. आतमध्ये न्या. चालूच च राहते म्हटलं.
चालूच राहते.
ह, कपडे बाहेर, सुक्यासाठी बाहेर न्या
हम्म, हम्म. अन् काही नाही. असेच नेले की, असंच आणावं लागतात.
हो, ना. असच नेले की, असच आणावं लागतात.
झाले, बारीक शीथोडे चालू अजून.
झाले चालू. आता आमचे इकड कमीय. म्हणजे अजिबात नाही. हा, उग आहे थोडंसं. हा, मग ते, न्हया - आणा कपडे.
हां.
लवकर नाही सुकत. पंख्या खाली वाळतात जरासिक चांगले.
हा.
आता संध्याकाळी काय? चांगलं काय नवीन, खमंग करा, काही असं.
सांगा ना, रेसिपी एखांदी.
काही खमंग करा आता. कारण की टाइमपास टाईमय, म्हणून करा. ते वावरात गेले की, मग काही होत नाही. आमचे बी शेतात गेल की, काही होत नाही.
हा.
आमच्या घरी कसं आम्ही, म्हणजे जास लागते असं.
हा, हा.
शेती आहे त.
हा, शेती आता आमच्या घरीय. आम्हाली जावं लागतय.
हा. आमच, काही केळी हाय. ते भूईमुंग असते. ते झालं आता, पराठीे पेरली.
हम्म. आता खेळी पेरेल आहे की, आता पेर सां.
नाही, पेर नाही ना.
हा, का? आमची राहिली, आता पेरायची. हम्म. भुईशंग काढली. त्याच्यात तूर- सोयाबीन टाकलं. अ, काही पराठ पेरली. केडीचं वावर, खालीचय अजून.
काय माहित, कुठय?
पाणी आलं की, लावाते असंय.
हा, चांगलं पाणी आलं की
हम्म.
कसं, आमचं अं ते भुईभषंग झाली. त्याच्यात पराठ्या हम, आता ही
हम्म. केळीले चांगले भावयत आता. मग मागच्या हवेत पडली काय, तुमची केडी?
हो थोडीशी पळी जास्त नाही दिसत.
होा का आमच्या गावात तर खूप पडली. हम्म हा सौंदळ्या आले.
हो का. आमच्या गावात पडली आमच्या हाती तर खूप नुसत. स झााल असल.
हो ना.
आम्हीच बचावलं.
हा ते तरलतरा अस भाग आहे समजा
हा तबजुराची भागा आहे कट नाही चांगले. आ मछी वाछी भागती. नाही तर बस डुब्याचेच धंद्य आहे तिथले म्हणते रुपये लावा डुबा.
नाहीत कर्ज काढून प्यारा आणि मग ते असं झालं की किती हे होते.
बाजारी बाधले किती कर्ज काढावा लावा. खेळायच्या वेळेस. जेत त्याला माहितच ते काय आहे तर.
नाही तर काही. हो.
कच नाही नाही एचपी नाही नासी म्हटलं म्हणजे..
शे ती कायजू करते झालाच माहित आहे कसायल.
हम् दिसते पण ते. आल तेवढे म्हणजे ख आल होत.
हम्म.
चेनने राज जीवाले.
नाही पाणी आला. की बी जीव धोक्यात वारा सुटला की जीव धोक्यात
हो हे केळीवालेच म्हणजे लळ्याच नुकसान झालं.
हम्म.
नाही नाही रा बेकारच गोष्ट आहे आमच्याची तररवी झाल.
होा आमच्या इथं ते विनोद सर आहेत ना.
हो.
त्यांची तर कसे कटनवरर आली लागे कटन नाही झाली. तर पूर केडी झोपली अशी. हम्म केवढे केळ काय घर सगळे पडले खाली. हा आमची लावेची आहे अजून.
हो का किती.
हम्म तीन एकर साडे तीन एकर. हम्म
हम्म आम्ही ते रोपानूनच लावतो. ते बेनां गेणं काही लावत नसतो हम्म. हा आम् मागच्या वर्षीच केलं होतं बुक.
हो त्याळीस करायलाेतो.
तर ते अ, खूप केळ्या होत्या मागच्या वर्षी.
हो हो, भेटलाच नाही मग मागून मागून.
तर रोप, बुकिंग केल्यावर राहू दिलं
हो. हो म्हणजे असं ऑनलाईन
हा. हाव आता भाव मस्त आहे एका पररीब.
हो पण हे हवा सांगताना येत ना हवा. आली असती तर हे
हाव ना मग तेच म्हणजे ब नाही पेरली तर ते पुरलय का परी पण मग पळली गिळली असती त.
पडली असती तर मग नुकसान होत होत. आता तेव्हा काय कोकणी गुसती त्याच काय? पैसा म्हणजे काय? काय गंमत लागते का, असं आहे ना ते.
हम्म.
काय मगलावून काय तुम्ही?
सांगा म आणती, हा लावा लावा, ठीक आहे. हाव लावा ना.
हाव हे लवकर संपतही नाही हा कॉल बंदही नाही होत लवकर.